लो. काय म्हणताय? काय नाही बसलोय निवांत. तुमचं काय चाललय?
काही नाही बघा. मी पण बसलेले म म्हटलं कॉल करावा.
हो का?
हा.
काय झाला का नाही चहापाणी तुमचा?
नाही बघा चहा बंद केलाय आम्ही. तुमचा झालं की नाही? नाही पेत ओ अ पित्त होत म्हणून. हो का? हा ह ह. चांगलं नसतं बघा. पिलेलं. नका पेऊ.
चांगलं नसतय, खर आता सवय लागलीया नाही पिल की डोकं दुखतं म्हणून पितो.
असं झालंतय. बाकी, बाकी मग काय स्पेशल काय आज बनवलंय का न्हाय?
नाही बघा, आज बनवायचंय खर तर.
काय बनवताय?
तुम्ही सांगा काय बनवू.
आम्ही कसं? तुम्हाला विचारतोय तुम्ही काय बनावलय?
अ तुम्ही सांगा की आम्ही ते बनवतो मग आज.
आळूच्या वड्या
आ बरं, आळूच्या वड्या का?
हा.
तुम्हाला माहतीये का मग कसं करायचं? सांगू रेसिपी?
नाय हो, सांगा की.
हो का.
हो.
रेसिपी माहित नाय, आणि मग आळूवडी करायचीये व्हय?
हो आवडती हो मला खायला, म्हणून विचार
होय का? हा हा हा, बघा साहित्य काय काय घ्यायचं आपण आळूची आठ दहा मोठी पान घ्यायची.
हा.
हम्म नंतर दोन कप बेसन
हा.
दोन कप तांदळाचं पीठ घ्यायचं.
अजून?
आता ह्यात तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे. का माहित आहे का? कारण तान तांदळाच्या पीठाने कस खुशखुशीत होते. जर तुम्हाला तस नको असतील तर म नाय टाकल तरी पण चालते. मग चार कप बेसन घ्यायच हा.
ठीक आहे.
नंतर हळद टाकायची, लाल तिखट, धने जिरे पूड हिंग
हा का?
हम्म परत एक टीस्पून जिरे टाका. नंतर तीळ टाका, गूळ टाका. चिंचेचा कोळ टाका. चवीनुसार मीठ आणि मग पाणी.
बरं बरं बरं, अजून? अळूची पान तरी किती घेऊ? आम च्यात दहा माणसं आहेत.
दहा माणसं आहेत का? आ मग घ्या की पंधरा सोळा पानं.
अहो पंधरा सोळा पानात काय भागल का? दोन, तीन, तीनच रोल होत्यात.
तीन कशे रोल होतील? अहो दोन दोन, पानात एक रोल होत
आम्ही दोन दोनचा नाही, आम्ही चार चार, चा एक करतो.
चार चार चा का? मग घ्या तीस एक, पन्नास एक घ्या पान.
हम् बरं. ओ आव सगळं तीच खाते ती. आमच्यात ति लयं सगळयासनी आवडतं ओ.
हो का. हम्म, हा. नंतर मग, आता आपलं म्हणजे ही झालं काय माहितीय का? ही खरी आळुवडी असती ना, ही तीची रेसिपी ते सगळीकडे असंच केलेत, म्हणजे बाहेरच्या स्टेट मध्ये म्हणा किंवा असं पण महाराष्ट्रीयन स्टाईलने कस करतो माहितीय का आपण? हे लाल त कट हळद बिळत टाकण्या एवजी की नाही, हळद टाकत्यातच पण अ ख ठेचा बनवतो ना आपण
हा हा हा.
हा, तो ठेचा बेसनमध्ये टाकून मग अ मिरचीची तीच मिरचीची पेस्ट टाकून अ केलेलंच, केलं जातं मिश्रण लावायला.
तुम्हाला लय आवडतो काय ठेचा?
हॅलो. तुम्हाला लयं आवडतो काय ठेचा?
हो. आवडतो ना, माझी मम्मी खूप छान करते.
अरे अरे! चांगलं आहे, चांगलं आहे. बाकी मग आणखीन काय?
काय नाही बघा. आणि त्याच्यानंतर काय करायचं? मग फोडणीसाठी दोन टीस्पून तेल, मोहरी, तीळ, हिंग आणि बघा कडीप त्ताऋ आता तुमच्यात किती म्हणताय माणसं आहे, दहा एक माणसं आहे. कडी त्याचा ढाळचा आना की.
ढाळा का? झाडच कापू.
आता तुम्ही म्हणताय, दहा एक माणसं आहेत म्हणून म्हणलो.
नाही आम्ही पण म्हणतोय की, झाडच कापतो. म्हणजे कस आहे? त्या कडी पत्त्याला पण बरं वाटल, आम्हाला पण
हा.
बरं वाटल.
आणि मग ये की नाही, किसलेले खोबरे, खोबऱ्याच्या घ्या. सात आठ वाट्या. अन खिसत बसा चांगल. पन्नास एक माणस हा.
आय नारळांची झाडं आमच्या इथं दहा बारा आहे.
हा मग घ्या आपलं खोबर, अन किसा. पन्नास एक खोबऱ्याच घ्या.
अ पन्नास काय? सगळं तिथं लागल.
अहो दहा एक माणस आहेत ना, काय खलीची पोरं बीर आहेत की काय इतकी?
खली चुलताय आमचा.
होय.
होय.
बोला की, हॅलो.
हा बोला सॉरी, सॉरी ते आवाज कट होत होता ओ. बरं बरं. ऐका कुर्ती कसं करायची?
हा हा.
बेसन घ्यायचं, तांदळाच पीठ घ्यायचं. हळंद तिखट धनेचे रेपूंड लिहूंन घ्यां हिंग जिरे तीळ गूंळ चिंचेचा कोळमीठ
हो हॅलो आयकां कि
हम्मं
लिहूंन घ्यायची तसं कांहीं गरंज वाटतं नाहीं कां माहितीय कां म्हणजे आमच्या कायंम लक्षांत राहतं बघां सगळं चं
बरं बरं बरं बरं हं दहा माणसांचा स्वयंपाक करांयचा म्हणलं बरोबर आहे लक्षांत लंक्ष ठेवलंच पाहिजे हां आळूंची पाणे अहो वोऐक तरी रेसिपी कायं म्हणं कायं नाहीं म्हणणं सारखं कामं म्हणतंय कां
सांगा सांगा
हां स्वंच्छ धुवूंन घ्यायची आणि त्यांचा तूं देठं असतो की नाहीं तो हल्कां कापूंन घ्यायचां सपांट करायचां त्यांला नंतर सर्वात मोठं पानं ठेवूंन त्यांवर पीठ लावायचं आपणं केलेलं नंतर त्यांवर दुसरे पांण ठेवऊंन पुन्हां पीठ लावायचं
तुम्हांला तशी चांगली माहिती आहे बरंका
मंग कायं आमचं हॉटेल मॅनेजमेंट झालं माहित नाहीं
कुठं कुठं झालंय तुमचं हॉटेल मॅनेजमेंट पुण्यांत कां
हां पुण्यांत झाले
म्हणूंन तुमची जरां भाषेत नकळते लँग्वेज पणं जरां पुणेरीच आहे
कायं चेष्टा करतांय आणि नंतर रोलोल तयार करायचे
हां
थंड झाल्यांवरं गोलं कांप करूंन घ्यायचे त्याचे कडई तेल गरमं करूंन मोरी तीळ हिंग कडीपता घालूंन फोडणी करां हां कां आणि मंग कायं करां की आपणं जी वडीचे तुकडे केेलेत कां नाहीं ती परतूंन घ्यां हां मंग त्यांत ओल्लो खोबरं टाकां बघां किती वाटे घ्यायचे आणि टाकां हो म्हणूंन कोथिंबीरघांला दोन पेंड्यां
चालतंय दोन आमच्यां राहनांत एकरांत कोथंबीर लावली आम्हीं त्यांमुळे कायं विषय येतं नाहीं
इटली घालतां कां
अंव तसं नववं जरां जास्तं टाकलेल चांगल असतं
तुम्हांला वाढीव सांगायची घांण सवंय आहे दिसती
ति पहिल्यापस्तानचं आहे कि ती कायं आत्ताची आहे
बरं आंता टिप कायं सांगू कां तुम्हांला ह्यांच्यात आळूंची पानें खाजरी असल्यां म्हणजे कायं करतो आपणं की गुंळ आणि चिंच थोडी जास्तं घातली चवं उत्तम येते आहे की नाहीं आणि वडी कुरकुरीत हवी असेल तरं मंग वांफ ल्यां नंतर हलक्यां तेलांत दोन्ही बाजूंने तळांयची परंत नं पेक्षा हां म्हणजे क्रिस्पी लागते्
हां
बाकी कायं मंग कायं तुमचं शिक्षणाचं कायं चाललंय कायं कुं
शिक्षणं आंता आम्हीं बी ए झालंय आमचं
हम्मं बी ए झालेय हो आम्हांला असे समजले तुम्हीं बी सी तेच केल्या आणि बी ए हे सांता इथं.
नाही नाही. बी ए आमचं झालंय.
होय. घरातच साहेब मग तुम्ही बी करून?
बी ए करून जॉब नाहीत आता. आता आम्ही हे करणार आहे ते काय बरं म्हणायचं?
हो.
आम्ही आता शिकवायला आहे. भूगोल, इतिहास असलं विषय मराठी शाळेवर.
बी ए करून घेतेत का शिकवाय?
हो. लगेच आहे त मराठी वाचायला आले की लगेच जॉब लागतात. शिकवायची आपली पद्धत बघून बोलावले आपल्याला कामावर.
हो का. तुम्ही बी ए का परसू केलो.
बी ए म्हणजे आपल्याला आवड आहे इतिहास, भूगोलाविषयी त्यांच्यामुळ केलंय.
हम्म. स्पेशलायझेशन कुठल्या सब्जेक्ट मध्ये केलं? आणि का केलं? भूगोल का? हा. सर्वात मोठ दिवस कधी असतो ओ?
एकवीस जून ओ एवढं सोप्पं आम्हाला माहित नसतं आवो आमचा स्पेशल विषय तुम्ही असल आम्हा
आणि सर्वात छोटा दिवस.
छोटा आम्हाला अस माहित नसते व एवढे. थोडी थोडीच माहिती ठेवतो आम्ही.
हम्.
बाकी मग काय म्हणताय?
बावीस डिसेंबरला असतो.
होय. तुम्हाला चांगली माहिती दिसते म्हणजे तुम्ही भूगोल शिकावतात काय? आम्हाला कळलंय तुम्ही त्या कॉन्व्हेंट शाळेवर कामाला हायसा.
बरोबर. आणि मी काय म्हणते कि तुम्ही पुढच्या पाच वर्षात तुम्ही तुम्ही तुम्हाला कुठे बघता?
आम्ही आम्ही आम्हाला चांगल्या पोझिशन वर बघणार पुढं. महिन्याला एक कोटबर रुपये कमावणारा व्यक्ती म्हणून बघणार.
आत्ता पगार किती तुम्हाला एक हजार आहे का तिथे?
नाही नाही. एक लाख वीस हजार रुपये महिन्याला.
भूगोल शिकवायला तुम्हाला तर काय ग चा म येत नाहीये त्यातला. कसं काय तुम्हाला इतक्या पैशावर घेतलंय त्यांनी.
नशिबाचा भाग.
हो. नशिबाचा भाग का. ओके ओके ओके. हा हा ठीक आहे ठेवा.